बोलतील
काय करारल्या.
काही नाही भो बसलोय. तू?
बसलोय पण आमच्यात पण ओपीडी नाही. त्यामे म्हण बसले वरती येन.
भरपूर आहे.
होय
हम्म
तुमची सर आले काय बलायलीस ना.
हो आलेत कीट प्रसाद पण दिला तर चार वेळा खाल्ला पण.
सगळ्यां एवढा चार वेळा खाल्लस.
चार वेळा झाला खोनचा आणि पाच वेळेंत काही देण झाल्या.
हम्म चालतय सांग का आणि काय. काही नाही बग बसतोय.
हम्म.
हम् जेवण केल
जेवण नंतर.
हम्म हम् हम्.
एक वाजता.
आज ऑपरेशन.
आहे की.
हम्म उद ते ग अज्जीच आहे त्याॅलन्स ला पटवणार आहे.
हा उदय ना ते?
होय सहा वाजता ये येल सर. पाचला येतील वाटते मला वाटतं इथं. येेऊन सगळं घेऊन जोपर्यंत.
हा होय.
त्यांच्या आत्ता रिलेटिव्हशी बोलायल तो
हा.
तिथं दोन दिवस आय सी यु त ठेवत म्हटल्या वाटतं.
होय. दोन दिवस असते ड्रेसिंगला पण इथनं पाठवतात ना आपल्यातन
हम्म आणि मग आणूया म्हटल्या तिकडं. मज का दुपारी घेऊन जातो बोलल्यात तिला.
हां. हां.
ब्लड तिथं लावतोय बोलल्यात.
हम्म.
म्हटलं इथं ब्ल लाणार का तिकडं तर तिकडं लावतं बोललं स म्हटले. दुपारी एक दिड वाजता घेऊन जाय म्हटले जाता जाता. म्हटलं खर्चून होणार तर म्हणून मला घेऊन जाणार म्हटले.
ह येउदेत कि तिकडं मग बरंच आहे आपल्याला मग
होय. हे बरोबर देवे पाऊस वगैरे पाऊस. पाऊस
पाऊस नाही बाई. पाऊस उघडला आता. पाणी बघायला जायचं जायचं काय जायला झालंच नाही आपल्याला
पाऊस उघडला आणि त्याच्यातच
हम् ह. मग मी गेलतो बाई काल वाडीला गेलतो पाणी हाय भरपूर अजून.
वाढला. हा. हा. हा. हा. आपण कधी जायचं बघा की?
कधी जायचं ठरवा तुम्ही आणि मग मला सांगा मी बस झालो आता सांगून तुम्हासी
तू, मॅडम, मी सांगते मग सगळे जाऊया
ठीक आहे. सांगा. मग जाऊया आपण
का नाही बघ बसलोय निवांत
तुझा चहा, नाश्ता?
चहा, नाश्ता आवरून बघ चहा, नाश्ता वगैरे आवरून आता एक दीड वाजता मग जेवायचं.
हम्म चालत की
हम् हम् ह हम् मग काय स्पेशल? काल साबते आणि झुडूला दिते की
व्हय म्हणालते की आणि थोड थोड व्हय सोडून सोडून गेले मग
होय.
असं काही तर करतात नाही
होय. आपण पण सोडूनच जाऊयात त्यासनी.
आपण पण जाऊया की, पुढच्या रविवारी जाऊया आपण सर नसत्यात तेव्हा
चालतंय. जाऊया
हम्म. नाही नाही एकदम निवांत हाय बर तुझे कसे आहे. तुझं कमी आलं काय काय तर हम् हम.
हम्म.
आलकळ सडेेला. कमीच खरसलेला
हो खाल्लंय की कणीस टाग चालू झाले न.
होय. आणि गेलतो बागेत वगैरे दिदी ते मोठी दिदी बारकी दिदी पण दिदीच्या जावळची मुलगी ते मुळ आहे. बागेत जा रनवेजून फिरून वगैरे आलं घरला सात वाजता गेला. हम. अ हॉस्पिटल जयपुर नोर्वी बेस्ग मडबग अजक
ते चांगला दिसाना घातलेलं खुल्यागत वाटाल म्हणून काढलो.
हा. अ मग मज्जा केली. अ राणी बाईयेत. आमच्या दिदीने एक स्कूलची साडी नेसलेली.
हम्म.
आणि मी अप्रोन घालून येईल आणि आमच्या तोंडावर नाही
काय न वाच
ह.
ह
त
बोला. दिदी कधी आल्या.
दिदी परवा दिवशी आल्या मोठे दिदी काय स्कूल ला गेलती. मग दिदीक न येऊ ते तस जालते
हम् हम्.
बघू. ति ज काय आता कधी जायचं ठरते काय माहित ह तर त ते
हा हा.
हम्म.
बरं चालते ठेवू का?
हा हा ठेव कर परत आणि
हा.
हां चाल ठेवते हा.
हा.
हां.